ह. कस आहे आपण पहिले सब्जेक्ट घेतला का मग समजत नाही, तुम्ही तुम्हाला काय बोलायचं, मला काय बोलायचं, त्यामुळे डायरेक्ट सब्जेक्ट नाही सांगतात.
हो त्योच विषय होतो.
हा. तुम्ही कुठे कुठून बोलताय? म्हणजे आपल्याला मग सब्जेक्ट दे
अ मी सातारा वरून बोलते
अच्छा मी नाशिक
हम् हम्.
नाशिक.
काय करता तुम्ही
हा सर, हाऊस वाइफ आहे.
घरीच असतो आम्ही
घरीच असते पण तेच कामातून वेळ काढावा लागतो.
हो, भरपूर कामं असतात घरी असले तरी.
हा आपल्याला बाहेर पण बाहेरचं पण बघावं लागतं आणि घरातलंही बघावं लागतं दोन्हीकडे मग त्याच्यात वेळ काढून थोडसं बोलून घ्यायचं. आज चालू आहे माझं थोडसं नाही तर दोन तीन दिवसापासून ते एक -एक, दोन -दोन कॉलच होत होते.
हा ना.
असं हां हा तुम्ही काय करता?
मी आर्टिस्ट आहे मेहंदी आर्टिस्ट
म आर्टिस्ट म्हणजे असं स्टेज का असं काही वेगळं
अ म्हणजे ब्राईड वगैरे असतात ना लग्नातल्या
अच्छा,
त्यांची ऑर्डर घेते मेंदी काढाय जाते बघा हो तर आता बेबी शॉवर साठी ज्वेलरी वगैरे पण युज करत्यात बघा
हो हो. फ्लावर याचं पण करतात ना संक्रांतीच त ब्लॅक.
हो संक्रांतीच तिळगुळाच करतात.
हां, हां, हां, हां
मग ते पण बनवते भरपूर
चांगलंय ना म्हणजे तुमच्याकडे म्हणजे असं काहीतरी स्किल तरी आहे.
हो
हा ज्याचा म्हणजे तुम्हाला चांगला हा टाइमपास आणि अर्निंग पण होतं ना.
हां
आणि हा आणि आपण नवीन ज्या आहेत शिकण्यासारख्या लेडीज त्यांना शिकवू पण शकतो.
हो
तर ते एक चांगलं म्हणजे आहे का आपला पण टाइमपास होतो आपण दुसऱ्याला शिकवल्याचं आणि त्याचं आपल्याला थोडं पेमेंट पण भेटून जातं.
हो तेच ना म्हणजे सगळं एकदम मिसळून येतो.
हा आणि आपल्याला पण असतं ना, का काहीतरी आपलं स्वतःच हवं. जे शेवटपर्यंत आपलं अर्निंग होत राहील.
हो तेच ना
आसं छान आहेत म्हणजे तुम्हाला ह्या सर्व्या गोष्टी येतात.
हो तर म्हणजे कसं ते शिकलेच मी मग आता आपलं आपल्याला आणि मिस्टरांच मिस्टरांना ना
हो आणि आ आता खूप डिमांड आहे सर्व्या गोष्टी ष्टीना म्हणजे जसं जसं लोकांना माहीत पडतं आता जे म्हणजे मध्ये असा पिरियड होता का ते कोणी शिकायचं नाही आता त्या वापस शिकायला लागल्या आहेत ह्या गोष्टी अरे आपण पण करून बघूया असं म्हणून
कोरोनापासून विषय क झाला घरी बसून सगळे होते ना.
हम् हम्
कोरोनाच्या टायमिंगला
हुं हू
त्यामुळं आता कसे सगळे म्हणायला लागले घरी बसून काम होईल हेच बरं.
हूं हूं नाही कसं आहे याच्यात वेळ पण म्हणजे चांगला जातो म्हणजे मी सांगते आता माझ्या मम्मीनी त्यां तेव्हा आजूबाजूंच्या बायाचं बघून ह्या असं तेव्हा काही टीव्ही वगैरे नव्हतंय तर
हां
मुलं स्कूलमध्ये गेले किंवा काय आजूबाजूला असायचे ना शेजारी बाजारी बाया असं असं दुपारी जमायच्या त्या
हां
मग असं काहीतरी करायच्या कारण की मी सांगते त्या काळात म्हणजे माझ्या मम्मीने ते ताटावरच असतं ना दोऱ्याचं बनवलेलं
हम्म हम् हम्
किंवा ते दोऱ्याचे पडदे वगैरे हा ते रुमाल गुलाब लावलेले रेड कलरचे
हा
परत ते दो दाराला ते तोर नसत ना दोऱ्याचे व्हाईट दोऱ्याचे बनवायचे बघा पहिले
हां
किंवा स्वेटर वगैरे मफलर हे माझी मम्मी स्वतः करायची म्हणजे त्यांच तो असं आजूबाजूचा ग्रुप बसून मग त्यांचं वर्षभराच्या काही काही गोष्टी पण चालायच्या म्हणा पण साईड बाय साईड त्यांच्यात हे स्किल पण आलेले आणि आता विचारलं ना हे हा आता तुला येतं का ती म्हणते आता मी आठवत मला कच
हो हो ते कसं हाताखाली राहिलं तर आपल्याला सवय होऊन जाते आणि मध्ये गॅप वगैरे पडला तर कसा आठवत नाही ती गोष्ट आपल्याला परत
हा आता ती इतक्या गोष्टी केलेल्या होत्या तिने अजूनही आहे काही गोष्टी घरात तर तिला ते आठवतही नाही कसं बनवायचं आणि काय बनवायचं इव्हन त्या आता मध्ये सवय सुटून गेली तर आता काय आमची सुटून गेली आता वय पण झालंय तर थोडासा कंटाळा पण करतात
हाता खाली असेल ना कंटिन्यू कि येतं लक्षात
नाही माझ्या फ्रेंड विचारतात ना अरे तुझी मम्मी अजूनही करू शकते का आम्हाला शिक कायच आहे माझ्या मम्मीला मी विचारलं तू शिकवशील का त्यांना जमील कत म्हणते मला काहीच आठवत नाहीये तू सोडून दे्या विषय
आता कसं ते जास्त चालत नाही ना
हा नाही चालत नाही काय काही नाही इंटरेस्ट असतो ना हो तंच फ्रेंड सर्कलला काही काही इंटरेस्ट असतो तर त्या विचारतात म्हटलं अरे आम्ही घरात असूनही आम्ही कधीच शिकलो नाही म्हटलं ते आमच्या मम्मीला यायचं पण आम्हाला त्याच्यात इंटरेस्ट नव्हता म्हटलं
ते कसं असत आपल्या पशी असतात ते आपल्याला करू वाटत नाही
हा हा दुसऱ्यांना खूप इंटरेस्ट असतो तो म्हणजे समोर त्यांना वाटतं रे काकून नाही येत येत आपल्याला
अ किती ते अडचण आहेत किती त्रास आहे किती कष्ट आहे
हर आणि आता कसं झालंय का आपल्याला सर्व इन्स्टंटची इतकी सवय लागून गेलीय ना का आपल्यालाही या्या गोष्टी करण्याचा कंटाळा येतो
हो
एक एक कोरोना पासून आपण वापस कुकिंगला तरी लागलो नाही तर मग करावं बाहेरून घेऊन या असं एक हॅबिट होती सर्वाची अचानक बंद झाल्यावरती वापस करून बघण्याच ते सुरू झालं करून तर बघूया
जास्त करून आपण विकतच खायचो हम्
नाही नाही पण कोरोनाने एक वापस कुकिंगला सर्व्यांना लावून दिला मी सांगतेच ज्यांना कुकिंगच काही माहित नव्हतं हो
ह
म्हणजे मी सांगते घरात जे बिस्किट पुढे खात नव्हते बिस्किटला तोंड लावत नव्हते ते बिस्किट सुद्धा खायला लागून गेले
हम्म
हा म्हणजे जे भेटतय त्याच्यात खाऊन घ्या असं झालं होतं
हो का तर त्या टायमिंगला सगळं बंद
कडक होतं का तिकडे
नाही आमच्याकडे न आमंच कसं खेडेगावात असल्यामुळ खेडे गावातल्या गावात
हो का? नाही आमच्या इकडचे खेडेगावांमध्ये तर ते चारी खोदून ठेवली होती इकडच्या खेडेगावातला माणूस तिकडच्या खेडेगावात नाही गेला पाहिजे.
हा इथं होतं ना पण आमचं कसं गाव मोठं आहे ना.
हा हा हा.
मग आमच्या गावात, म्हणजे सगळी सेवा होती जागा.
अच्छा इकडच्या डॉक्टर लोकांनी काय केलं शेतामध्ये ते ग्रीन नेट बांधून त्याचे तात्पुर त अशे अ हॉस्पिटल टाईप केलं होत आणि तिथ तिथे मग ते पेशंटला सलाईन वगैरे लाव अशे उद्योग करायचे. केले तर नाही कोणी पण घाबरून त्यांनी असा उद्योग केला का एका गावात आता एखादा पेशंट आहे कोरोनाचा तो कोरोना आहे का साधा फिवर आहे माहित नाही. पण त्या गावात जायचं नाही असं त्यांनी त्या पिरियडमध्ये केलं. आणि जेवढे सिटीतले होते ते गावाकडे पळून शेतात राहिले. अस.
हा ना ते म्हणजे मला कोरोना टायमिंगला रे सिटीत तो आले ना त्यांनाच जास्त कोरोना झाला.
आमच्या इकडे कोरोना नाही झाला. पण त्यांना त्यांचे खूप हाल झाले म्हणजे असं सवयीचा एक भाग ना. येताना त्यांच्याकडे म्हणजे अशे हो म्हणजे त्यांचे कपडे जुने होऊन गेले ते हसत होत्या आम्हाला. कपडे अक्षरशा असं होऊन गेल क आता कपडेच नाही आपल्या ते काय दोन चार कपडे घेऊन पळून गेले होते लगेच, आहे भाऊ आपलं गावी घर नातेवाईक
हम्म पण त्यावेळेस त्यांना कळ असल. जे सिटीतले लोक आहेत ना त्यावेळेस त्यांना कळ असेल की हा बाबा गावाकडची मजा काय.
मुलं कंटाळे असतील पण काही नाही मुलाने म्हणजे वडलांनी चांगलं एन्जॉय केलं गावाकडे शेतात जाऊन बसणं वगैरे. ते आणि त्या दरम्यान इतकं स्वस्त दिलं म्हणे भाजीपाला वगैरे म्हणजे एक एक रुपयाला बॉक्स घेऊन टाका किंवा कलिंगड घेऊन टाका वाटतच होत म्हणजे लिटरली दान टाईपच करत होत. कारण की मार्केटमध्ये कुठे जायला सोयच नव्हती ना आमच्या इकडे तसाच प्रकार झालेला.
हम्म आमच्या
आमच्याकडून म्हणजे गावात गाडी सुद्धा येत नव्हती कशी बाहेर आम्हाला प्रॉब्लेम झाला काय कि भाजीपाला झाला एवढा मला जास्त इश्यू आलेला.
नाही इकडे कसं झालं एकमेकांच्या शेतातला भाजीपाला एकमेकांना दिला गेला. म्हणजे गावातल्या गावातच विकला गेला. बाहेर नाही जाते ना गावातल्या गावातच विकला गेला.
आमच्यात हे अ शेजारचे सुद्धा आपल्याशी बोलत नव्हते एवढे हे करत होते.
हो, ते तर सर्विसकडे झालेल.
हम्म, पण आम्हाला कसं मी लहान होते ना त्या टायमिंगला म्हणजे अकरावी बारावीला होते. मग मम्मी सोबत घुऱ्याकड वगैरे ज त सगळा दिवस त्यातच निघून जायचा आणि समजायच नाही दिवस निघून गेलेला.
हम्म हम्म हम्म हम्. काही नाही ते पण म्हणजे तू अकरावी बारावीला होती का कोरोनात म्हणजे छोटीच होती.
आम्हाला बारावीच्या परीक्षाच नव्हते कोरोनामुळे त्यामुळे आमची ल लॉटरी लागली
हा म्हणजे तुम्हाला ती लॉटरी पण लागली आणि कोरोनाच्या याच्यावर तुम्हाला सरसकट पास पण केलं गेलं फेल कोणाला केलंच नाही. आणि अ
की जे अकरावीची परीक्षा झालेली ना त्याच्यावरच आम्हाला मार्क लि वगैरे दिले त्यांनी पासिंग वगैरे ज्यांना मार्क कमी होते अकरावी दहावी पास करून टाकले म्हणजे पूर्ण कमी मार्क काटावर पास गेले
पण सरसकट पास तर केलंच सर्वाना ना
हा केलं पण विषय कसा होतोय आता आम्हाला कि म अ त्या टायमिंगला जी कोरोनाच्या टायमिंगला बरावीला वगैरे होते ना त्या नोकरी भेटण झाल्या बारावीच्या बेसवर
हा ते तो एक साईड इफेक्ट झाला आहे म्हणजे कोरोनामध्ये तुमचे पेपरच प्रॉपर नाही गेलेत पण तसही आता आहे ना अ जॉबचे इश्यू तर खूपच चालू आहेत. म्हणजे हे आता मोर्चे वगैरे निघताय ना.
प्लेमिकल
हो हो
हा.